हॅलो
हा अश्विनी
हा ताई
हा काय करते ग
काय नाही बसलीये तुम्ही? हॅलो हॅलो ताई हॅलो आवाज नाही येतोय ताई तूमचा आवाज नाही येतोय. बोल आता, हॅलो ताई, हॅल
हम्म हॅलो अश्विनी
हा ब ह
आवाज नाही येते का.
हॅलो
हा
हा ताई काय करताय, हा आता येतय बसली आहे. का अ जेवण वगैरे केला
हा झालं जेवण.
हा झालं का.
तू काय करते.
काही नाही बसली होती बाहेर.
बाहेर बसल्यात. ते
हा बाहेर बसली होती. आम्ही बाहेर जोपतात ना म्हणून. हो झालं ना
हा का. थंडी थंडी हवा येत. ते ना मस्त
हा म्हणून तर आम्ही बाहेर झोपतो
हा चांगलं ना ह
आता पाऊस पण येणार पण काय करणार आता पण हम् तरी पण आम्हाला बाहेर दो ला आवडत मग बाहेर जा
हा ना काय मग आता
आता काही नाही टिवाय लाई
हा टी वाय कम्प्लीट झालं का तुझ
आता रिझल्ट नाही लागलाय काय करताई रिझल्ट लागला नाही ना बाकी रिझल्ट लागणार तेव्हा ज
हा मग आता रिझल्ट लागल्यावरच तुला काय करायचं पुढचं मग तेव्हाच कळेल ना?
हा तेंव्हाच कळणार म्हणून तर.
तर तू चालूच आहे तुझं काय काय करायच
हा काय काय करतेच आहे, पण आत ते होतच नाही, काय करू कुठे कुठ
हा ना काय पण प्रयत्न करतच राहायचं.
हा असं प्रयत्न केलं तरच होणार, ताई प्रयत्न करत राहायच तेव्हाच होणार असं.
हम्म, पूर्ण विषय क्लिअर आहे का तू?
हा विषय क्लिअर आहे माझे.
हा स्पेशल काय होतं तुझं?
स्पेशल पोल्टिक्स
पॉलिटिक्स त का? हा.
पॉलिटिक्स मध्येच असं असत ना सगळ्या सगळे विषय शिकायला भेटून जातात त्यात.
ह राजकारणाच असत का पॉलिटिक्स मध्ये? चांगलं ना मग आपल्याला कस एखाद्या मु जीवनामध्ये काही सरपंच वगैरे बनायला, मग ते चांगलं आहे ना राजकारण. हा.
राजकारणामध्ये ते, असतात ना सगळे. युपी एस सी वालेे, पात्र परीक्षावाले, हे सगडे शिकायला भेट कून जातात त्यामध्ये,
हो.
हम्म.
चांगले आहे, करत राहायचे मस्त आपल्याला पण शिकायला भेटत. हम्म.
शिकयला तर भेटतच ये,
हा. हम्मम आता मग, अभ्यास वगैरे मस्त करायचं नीट
हा अभ्यास तस चालूच हे.
हा. हम्म ह्. मागे काही विचार म्हणजे, काय करायचा विचार आहे मग तुझा आता.
आता असं विचार करते, कि लो करायचाय असं. पण बघते आता पुढे रिझल्ट कसा लागतोय माझा.
हा तेव्हा समजणार ना,
ह रिझल्ट लागला तेव्हा समजणार, कि काय कर करायच. तेसं
हम् कोणत्या कालेजला होती तू?
महिला महाविद्यालय.
हा शहादना हा, चांगला आहे. ना कॉलेज हा
अ कॉलेज वगैरे चांगले आहे. सरपंच चांगले तिथले,
हा होशटेल ला होती का तू,
हा हस्टेल ला होती.
होस्टेलला तर आपल्याकडच्या मुली असतील का, अजून आहे का आपल्याकडच्या मुली तुझ्यासोबत?
माझ्या सोबत ना
हा
हा नाही इकडच्या नाही आहे. हां ती लक्ष्मी दि ती आहे.
हा लक्ष्मी ती माझी दिराचीच मुलगी आहे ना.
हा तीच
ह
ती आहे. एवढंच आहे आपल्या इकडचे नाही तर तिकडचेच आहे सगळी.
असच का हा
इथले तर जास्त मुली शिकत नाही.
हा हा ना आपलं कस आपल्या मुली शिकतच नाही ना जास्त काय करू काय करू असं करायला लागत. त्यात मग ते
हो
पुढचं शिक्षण असंच राहून जातं मग लग्न करून टाकात आपले लोक.
हम् असं ते
हम
म्हणून तर ते
म्हणून आपल्यामध्ये जिद्द पाहिजे शिकायचे दिवस तर शिकून घ्यायचं.
असं नाही पण ते लग्नच करून घेतात. वडिलांनी सांगितलं शिकून घे असं तरी तरी पण ते लग्न करून घेतात ना.
हा ना आपल्या समाजामध्येच तसच आहे लहानपणी लहान वयामध्येच लग्न करून देतात. अजून समजत नाही की मुलींची वय म्हणजे आता
हा लहान असं स सतरा अठरा असं आता तर पंधरा वर्षाची मुली पण लग्नच करता ये
हा ना पंधरा वर्षाच्यान कसं? पळून जातात आता तर मुली. मुलं पण आणि मुली पण अस झाले आहे सगळे हा काय विचार नाही करत काय नाही. पडूनच जातात.
हम्म. पडूनच जातात. ते लग्नच करून घेतात.
पण लग्न झाल्यावर त्यांना समजत कि मग कसल जीवन असतं आपलं ते नाय का? हां. म्हणून लग्न काय एवढं करायचं काय हा एवढ्या लवकर करून काय करायचे आपल्याला आधी शिक क्षण पूर्ण कयचं नं तर लग्न करायचे ना?
हो शिक्षण तर पूर्ण करून ग्याला पाहिजेल ना?
आपल्या जीवनामध्ये शिक्षण किती महत्त्वाचे आहे काय पण काम भेटतं ना आपल्याला मग
मग अस काम भेटून जात काहीतरी ह काम बेतलं तर मग तिथं पण टिकायला पाहिजेल मुली
टिकायला पाहिजे.
शिकायला भेटून जातं अनुभव होऊन जात.
हम्म.
अनुभव पण मिळून जात ना
मग आपल्याला किती काय काय भेटतं शिकायला अनुभव भेटत त
मं.
आणि काय पण आपण केल तर शिकलाय शिक शिकलो तेव्हाच शिकायला भेट तना हम्म.
आपण पुढे चालणार तेव्हा आपण आपल्या मागे पण आप ले लहान लहान मु बहिणी ते शिकणार ना हा तेव्हाच येणारे
हम्म. आपण मो कुठे तर आपण मार्गदर्शन द्यायचे त्यांना तेव्हा तर आपल्या मागे मागे येतील ते पण नाही का? हम्म.
परवा अ दोन दोन तारखेला मिीटिंग होती ना? त्यामध्ये मला योगासाठी ते उठून दिलं तम
हा ना ग तू जोडगावला गेली होती ना,
हा जळगाव ला गेली होती ना
मटिंग होती ना ग
हा दोन पारखेला क केशोरी मिीटिंग होती ना.
हा
हा त्यामध्ये बोलायच्या सांगितलं होतं मला सरांनी बोललं मी थोडं
अस का हा बोलायचं ना तेव्हाच आपली डेरिंग वाढते.
हा असं सांगत होते. ताई पण ते सुरेखा ताई अस ते डॉक्टर दादा
हा सचिन दादा डॉक्टर ना
हा सचिन दादा डॉक्टर ते सांगत होते की अस बोलत राहायच पुढच्या टाइमला जास्त बोलायच असं
हा ना किशोर एवढीच मिटिंग होती का स्तनदा गरोदरची पण होती तिथे?
अ अ स होती नती ह्
हा स्तनदा गरोदर माता पण असतील ना ती
हा हो ते लसीकरण
हा लसीकरण होतं वाटतं.
हा लसीकरण होतं. पण जास् या टाइमाला जास्त मग अ
सुरेखा पण आली होती का?
हा आले होते ना ते पण या टाईमाला जास्त मुली आले असं सांगत होते.
हो का?
हा मी सगळ्यांच्या घरी जाऊन सांगून आली. कि मिटींग आहे बया अस
हा ना पियर लीडर आहे ना गौरी
हो.
रंजना मॅडम
हा रंजना मॅडम पण आली होती. हो.
मला पण मॅडमांनी फोन लावला पण ना माझं ते वजन घ्यायचं होत ना
हा.
म्हणून नाही आली मी
त्यामुळे नाही आले का तुमी हम्म वजन वगैरे अंगणवाडीच्या ना
हा अंगणवाडीच्या दोन वर्ष मुलांच
हा ते ते तर कामच आहे. तुमचं. करावं लागणार ते तर.
हा बघावाच लागतं सगळं आपल्याला सगळंच बघावं लागत.
पांढरीला मिटिंग घेतात का?
हो कोलपांडेला पण असते ना मिटिंग किशोरी मिटिंग आताच घेतली ना मी म मासिक पाळी दिवस होता नवता का? मासिक पाळी दिवस होता ना त्या दिवशी घेत घेतल ना.
त्या दिवशी घेतलं का? एखाद्या वेळेस मला पण बो बोलवायच म मला पण बोलवायचं मी पण
हा आता सांगेल ना तुला पण हो आता सांगेल त हम्.
थोडंफार मी पण मुलीना सांगून देणार. मार्गदर्शन देऊन देणार.
आता पुढच्या महिन्याला घेऊ ना आपण तेव्हा सांगेल बरं का तुला.
हो चालेल. म्हणजे कस आहे माझी पण डेरिंग वाढून जाणार.
ह ना पंडितजी बरोबर आहे.
हमं. पूजा येते का?
हो पूजा पण आहे ना हो किशोरी मिटिंग घेते तेव्हा येते ना ती पण.
येत का बोलते की नाही?
हो बोलते ना ती पण जळगावला गेली होती ना योगासने तिच्या योगासने काय त्याच्याबद्दल काय म्हणजे फायदा होतो ते थोडस पाच दहा मिनिटं सांग म्हटलं तिला हा पण काही जास्त ती पण नाही बोलत ना.
हा ती पण जास्त नाही बोलत.
थोडसच बोलल तिने.
हो का?
हा
पण बोललता खर
तेवढंच आपल्यालाच म्हणजे